हॅलो.
हां काय करायलेस?
काय नाही ब बसलेय.
हा तेच म्हणलं. बघूया म्हंटलं काय कराय लाग्. लीस फोन केलेला.
नाही नाही बसलेय.
तेच मला जरा तुझ्याकडन शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी पाहिजे होती गं.
शेंगदाण्याची पोळीची व्हंय.
हम्म.
कवा करणार आहेस?
करणार हाय प् पोरांना सुट्ट्या पडल्या आता जाताना करून न्यायचं.
गावाला जाणार. तरी किती किलोच करणार हायीस?
अ एक दोन किलोपर्यत चालतील की गावाकडं. पण सगळ्यांना द्यायला गावतील.
म्हणजे एक किलोेच हाय की दोन किलोचं नेमकं सांग म्हणजे मला तेवढा गुळाचा अंदाज सांगाय पाहिजे सोड.
हां दोन किलोच बग की.
दोन किलोच काय. हं दो दोन किलो दोन किलो शेंगा शेंगदान घे. आणि दोन किलो शेंगदाण्याला दोन किलो गुळ दोन किलोतला माझ्या मते पावशेरच गुळ काढ त्यातला.
हां.
दीड किलो आणि वरती जरा दहा भार घातलस तरी चालतंय दोन किलो शेंगदाण्याला. त्यात दीड किलो जरी घातलीस तरी पण चाल्. तंय. केमका र की म्हणजे लय म् लईच गोड होत असं ते.
हां तेच प्रमाण कसं व्यवस्थित पाहिजे जास्त गोड नको. को. जास्त मीडियम हे पण नक् को एकदम आळणी पण चालणार नाही.
चालणार नाही व्हय म् दीड किलो काय कर दीड किलो आणि वर दहा भार जरी घेतली जरा गोळ तरी चालतंय.
हाअ्ं
स अल आणि शेंगदाण पूर्ण बारीक गॅस वर आचरी कणी भाजून घे.
हाअ्ं.
ते पूर्ण म्हणजे असं घवरं घवरं घवरं भाजुन घे जेणेकरून असं- आपल्याला समजतंयच की तोंडात टाकले की गाजर लई पण काळ पडून द्यायचं नाही, करपूस चांगल लागत नाही. तोंडात डाळ टाकला, की शेंगदाणा असा कुरकुरीत लागतो जसं का हे जास्
हा म्हणजे मीडियम गॅसवर गॅसवर भाजायचं ग. काळंपण पडत नाही, ज्यावर डागपण पडू नये ते.
हा डाग पण पडू द्यायचं नाही, कसं हाय पडला तर चालतोय सोड एखांद दुसरं. एक साईडला पडतोय. पण असं छान भाजलं की आपल्या तोंडात टाकलल्यालं वास येतोयच की ओ, तवा समजतंयच की जरासं. वास येईस तोपर जरा भाज. तर मग वाईस असं शेंगदाण्याचं चं हे कोण टाकत नाहीत. अ फोलपाट फोलपाट काय टाक कू नको, त्या फोलपाटातच मेन कस असत्या. मग तसंच बारीक लाव आणि गुळ काय करायचा खिसून घ्यायचा. तेल आणि शेंगदाणं मिक्सरला लाव. अ बं मोठं मोठं जर मिक्स तर लावल्याला लावली जे गुळ खिसलेला असतूय, त्या त्यातच घालून खिसून घे गुळ आणि त्याजं एकजीव करून ते मिक्सरला लावून घे. तसं मिश्रण ते शेंगदाणं पहिला काय करायचं? एक वाटणमध्ये पहिलं शेंगदाणा घालायचा आणि बारीक याचा एक एक येडा फिरवून घे फक्त एक दोन एक दोन येडा का न्हाय असं फिरवून घे. हे दोन दोन कंडक हुसपातर आणि मग त्यात पुन्हा गुळ घालायचा, गुळ घालून बारीक करून घ्यायचं. आणि त्यातच जरी हे वेळदोडं नाही, जरा चिकटपणा यायचं पाहिजेल की. लाय फळफळीत झालं गोळ कसं तयार होणार? दुसरं काय घालूनपण चालत नाही आणि त्यातच मग तुला हे वेलदोड, सुंट आणि बडूशुप ते जरी घात ते आता त्या मिश्रण मध्येच कनी बारीक करताना घालायच. म्हणजे पोळीचा वास छान येतोय. त्याला सुगंध चांग त्या पोळीचा- म ते ते बारीक करून- हे करायचं घ्यायचं. आणि- म ते आपलं मिश्रण- पहिला पूर्ण शेंगदाण्याचे सारण तयार होतय म तस- पूर्ण एकजीव करून घ्यायचा सारनात. सगळ ये का भांड्यात काढून-
बारीक करून.
हा म ते एका भांड्यात काढलीस कानाई पूर्ण सारण- त्याच मिश्रण पूर्ण तयार होतय, ते बाजूला काढून ठेवायच. च आणि आपण कानाई म कणिक - सारण करायची आधी जरी केलीस तरी चालतय म्हणजे भिजतिया ती.
हा- त्याला तूप वगैरे घातलं तर चालतय काय?
तिला दूध घाल. तूप जरी लावताना लावलीस- तरी चालतय खाताना म्हणजे-
हा म्हणजे भाजताना-
अं -भाज शेंगदाना भाजताना मग नाही तर सारनात घातलीस तरी चालते. शक शक्यतो म्हणजे कनाई - कसं आपण, गुळ शेंगदान अ- कसं हाय पोळी एक एक जण तसच खात्यात कोण दुधासंघ खातात. मग जरी खाताना जरी आपण- त तव्यावर ठेऊन साधारण जरास- गरम झाले की तूप सोडून खाल्ल तरी बी छान लागत. ते त्यात घालण्या पेक्षा. असं करायच. आणि -मग कणिक मळून घ्यायची, आणि- कनिक मळल्यानंतर, कनी कनी पिट्टी घालू नकोस कणकित. पिट्टी घातल्यामुळं कसं? आट्याचा आटा चांगलं पाहिजे बरं आपलं शेतगवाचं जरी शेतगहू यु नो. दळून आणलीस तरी चालतेय, ह अस कर आणि शेतगहू दळून आन मग तेजचं मला पीत पिट्टी घालायची का नाही, पिट्टी घातल्यामुळं कसं हाय कडच काटं. कडक हुत्यात, हा चांबट होत्यात. कडक काठ आणि मग पि टी घालायची नाही म्हणजे हे गव्हाचं कस च च मऊ लुसलुशीत राहत्यात. आणि मेन म्हणजे ह्या पोळ्या महिनाभर तरी जात्यात
होय महिनाभर टिकायलाच पाहिजेत. कारण दोन किलोच्या केल्या तर खराब होऊ नयेत. म्हणूनच जास्त तय म्हणजे केल्या तर प्रमाण खराब नाही झालं म्हणजे चांगलं. ह्या उन्हाळ्याच्या दिवसात खराब होतील नी.
काय ग महिन्याभर देऊ जात, मग काय करायचं पीठचं दळ म्हणजे शक्यतो पुरणपोळीला आपण घेतोय कणी तसं घ्यायचं नाही, आप पातळ एवढं करायचं नाही घट्ट ते आपण जसं चपातीला मळतोय की, तसं घट्ट घ्यायच कारण पातळ केल्यामुळ आपलं हे सारन जरा आपण मोठ मोठ हे केलेलं असतोय हेनी. ते, पूर्णागत बारीक नसत. तेच्यामुळे पोळी फाटत्या पातळ मऊ कणिक केल्यामुळं. ते नव्ह अ पीठ एकदम बारीकच करा, म्हणजे कणिक घट्ट मळायची आणि मेन म्हणजे कसं आहे पुरणपोळीला भरतोय तसं, सारण भरायचं नाही ह्यात एका गोळ्यातच.
मग कसं बरं.
काय मग खालणं एक एका साईटला तरी ते सारण जातयं, नाहीतर खालन फाटत्या तरी.
हा बरोबर आहे. बारीक कारण ह्याच्यात बारीक कुठ असतोय फक्त,
पण जेवढा गोळा घेतोय की, तू एक सारणाला. अ घेत्यास बगं एका पोळीला जसा गोळा घेतीस. त्योच एक. गोळा घ्यायचा आणि त्या एका गोळ्यात दोन बारीक बारीक गोळे करायचे. आणि तेज्या दोन पात्या लाटायच्या. दोन पात्या पात्या लाटलीस. मग दोन पात्या लाटल्यानंतर एक पात खाली ठेवायची. एक पात खाली ठेवायची आणि त्यावर दुसरी पा त्यावरती सां आपण जे केलय. आणि सारण ते सारण भरायचं आणि सारण भरा त्यानंतर मग लगेच त्यावर दुसरी पात घालायची. आणि कडेन पूर्ण तेल लावून त्यांनी अस कडच हे करून घ्यायच म्हणजे दाबून घ्यायचं. जेणेकरून आजूबाजूला सारण जाऊ नये हा फुटू नये घट्ट धाबून घ्यायच आणि तुला जर तेलावर लाटायच असल तर तेलावर लाटू शकत्यास नाहीतर पिठावर लाटायचं असल तर पिठावर लाट.
हा ह म्हणजे आणि काट वगैरे असं जाड होत नाहीत नव नाही.
कस आहे हेला लईच. पण म्हणजे मिडीयम एकसारखी पोळी लाटायची. नाही पण जाड. हो पोळी जाडच पाहिजे ही गुबगुबीत असायला पाहिजे पातळ केलं अस एकदम
हा कडक होत असल कारण गुळ घातलेलं असतय त्याच्यात
ते गुबगुबीतच लागतंय जरा जाड ठेवलीस कणी गुबगुबीत सारण भरलेलं असतंय गुबगुबीत ठेवायचं. जरा काट केला काय जाड झालं. तरी पण अस चालतंय. तेवढं काही नाही छान लागतय ते म पूर्ण लाटून घ्यायचं मग ला त्यांना जरी तुला तूप लावायचं असल्याचं तूप लावून भाज नाहीतर तेल लावायचं असेल तर तेल लाव. भाज.
हा मग ती कडक करायची का असं म्हणजे चपाती आपण भाजतोय तशी मऊ चल.
नाही मध्य मध्य मध्य आचेवरच भाजायच. चल. जास्त लई पण करपू द्यायची तस नाही लई पण खर्च काढायच नाही चांगल लागत नाही मग जस मिडयम मध्येच की आपण जस चपा चपाती भाजतोय क नई त्या प्रकारे साधारण डाग पडल तरी बी चालतय एक दोन काळपट बनवतय अस. ते कस होतय खायला उलट लई भारी हाय बाकी इतरांपेक्षा ते अ. अस गुळ शेंगदाणा आपल्या डॉ तस सांगत्यातच. गुळशेंगदाणा पौष्टिक असतय ना कॅल्शियम वाढायसाठी. चांगला आहे त्याचा फायदा लई हाय. ते ना र आणसपुटी एक जरी खाल्लीस तर पूर्ण एका दिवसाच हे भरून काढतय ते. होय गुळ शेंगदाण्याची पोळी म्हण गुल शेंगदाण्याचं लाडू म्हण. पूर्ण एक दिवसाच कन्हे कमतरता भरून काढत्या. एक गुळ एक तेवढं हा. एक पौष्टिक असतय. कॅल्शियम वाढवतय पोरांसाठी तर ह ह खूप चांगला आहे ते.
हा मग तेच म्हणजे कारण पोरांना कसं. आता ह्या दिवसात कॅल्शियम कमी असतय. उन्हामुळ पाणी जास्त व म्हणजे त्यांना थकवा जास्त येतोय नाई हा आता पायांमध्ये कळा सुट त्यात म्हणता म्हल या पोळ्या करून न्यायच्या, बाहेरलं खात देण्यापेक्षा गुळपोळी चांगली नइ.
नाही एनी टाईम ते आता पण आहे सोड. एनी टाईम कवा पण खाल्लेलं चांगलं माझ्या मते.
हा.
अ पोरांना खालेलं हो बरं पडतंय आणि एनी टाइम खवा पण थंडी, हिवाळा पावसाळा आणि ते कसं आहे सहज बस कसलं तरी मी खाऊन झालं की हे हाय उलट सगळ्यांत भारी ते बा बाहेरचं खाजग खाण्यापेक्षा एक नंबर बरं रक्त पण वाढतंय फास्ट त्याच्यामुळे हा.
मग ती बाहेरलं खाचकं कसं बाहेर खात्यांत, घरात असल्यामुळे शाळेला जात नसल्यामुळ. मग त्याच्यापेक्षा हे दिलं तरी चालतंय.
चालतंय, चालतंय. तेच ते त्यांच्यामुळे ते हे हाय चालाय मी जास्त तेच पोरांना करून घालते. होय काय माझं तर तेच असतंय जास्त. दुसर आणि मला पण मेन आवडते.
नाही खरंच गुळपोळी चांगलीच आ
आता आमच्यात बी कसं हाय ते बाई मी ह्या आमच्या माझी बहीण हाय की नई अंजू तेन ते पोलीस आहेत. मामा बहीण मैतू पण हे कराल्या प्रॅक्टिस कराल्या त्याच्यासाठी कनई ते वैयक्तिक म्हणजे ह्यांच्यासाठी तेन चांगल आहे ते ते मग त्या माझ्याकंड कसं व्हाल चर करून घेतात नाही ते वरच्यावर त्यांच असतंय. मग ते पौष्टि असतयं नाही, मग ते दुसरं बाहेरच काय खाईत नाहीत. ते हाडांसाठी ते चांगलं आहे. त्यांचं पळणं रनिंग तेन अस तेे नव्हं ते त हे नेण्यासाठी तेन कणी कॅल्शियम वाढण्यासाठी तेन ते जास्त लागू लाडू अ लाडू शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याची पोळी हेच करत्यात. असं हेच न्हेत्यात जास्त हे मी न अर्धा-अर्धा किलोच नेलत. तरीबी त्यासणी महिनाबर जाते रोज एक लाडू खालीस, अर्धा किलो एक दिवस पोळी असं खाली तरीबी महिनाभर जातय त्यास नी
हां हे कस आपले ती संभ म्हणजे मोठी असल्यामुळे व्यवस्थित खात्यात मुलं मुलांना च एक लागलं की दुसरी पाहिजेलच आणि आवडली की असं असतंय म्हणून जरा जास्त करून न्यायची होती म्हणून म्हटलं तुला विचारुया तू चांगल्या करतेस.
चालतय तसं करून न्हे म चालतयं.
हा हा